हॅलो काय करू राहिली होव काय काय चालू ए
काहीच नाही राहेल.
तब्येत बरी आहे का?
हां, तुई?
हा माझी पण बरी आहे. मगं काय चालू आहे अजून?
काहीच नाहीे बाय निवांत आहे.
हाव का.
तुझ सांग काय चालू आहे?
माझं काही नाही मी पण निवांत आहे.
झालेत का पापड करायचे?
हां झाले ना. मगं काय चालू आहे एज्युकेशन काय चालू आहे काही नाही.
घरीची बाई काहीच काम नाही आता काहीच नाही कुडत नाही.
हाव का.
मग?
काय म्हणते अजून?
काहीच नाही काय चालूय काही नाही म्हणलं चला फोन करू म्हणलं आपण.
हां का. शाळेवर नव्हती गेली का?
हां?
शाळेवर नव्हती गेली आज?
गेलं ते ना.
हां का.
तब्येत बरी नाही काय?
नाही ग थोडावेळ झोपेल होतो.
हाव का.
बागून ते
बाघून ते आहे ना घरीच हाये.
ह पापड झाले त्यांची लाटाचे?
नाही आज नाही केेले अग पापड्यां आण ते.
नाही का ती म्हणेन करायचे होते काकीचे.
हा नाही केले अजुन काय माहिती काय केलं त्यांनी आज ते फोन बिन नाही केला मी तिला काही कि तिचा बि फोन नाही आला काही.
आ.
काही ग म्हणली नाही ग काही काय माहिती. मम्मी ते बरं आहे का?
हाऊ सगळे बरेये.
नवका बाई आले.
सगळे
हा का. हं.
नाही अजून काय चालुये?
काय चालसं तरी फोन पाहिजे का?
होव का?
हा.
हं, तू दिली पोलीस भरती काही?
नाही जाऊ
नाही गं.
कायं?
हं.
जेवण झालं तुज?
हा जेवण दुपारीच केलं आ गं.
मामी न ते बाहेर जायले कुठं तरी.
हा.
बरंय, मंग काय. हा. भर मग काय? मग घे मग
हा हा.
चालेल मग, ठेवू काय?
हावं.